हॅलो. हॅलो हा बोला लागला कोता
हा कोण बोलत आहे?
मी अश्विनी बोलते.
आं.
अश्विनी बोलते, अश्विनी सौदाड वरुन.
हो का.
हां, तुम्ही.
ह, मी खोडे दानापूर.
हा का, दानापूरच्या का?
हा हा, दाना अताशी अं..
शेतात गेलत्या.
हा सध्या शेतातून आली ना, म्हणेज आई कॉल आला होता.
हा. तुमचे झाले, तुमचे झाले का मग तास.
हो, माझं झालं ना.
औ का.
आई आजची शेवटची डेट आहे वाटते त्यांची.
हा, तेच्याकरता कॉल करते आज.
हो, किती झाले तुमचे.
टायम ही दहा पंधरा झाले.
हो काय.
हा, आता संध्या चालू केला म्हणजे, कारण मी कामातच होती.
हं, काल माझ्या हेच्यावर शीतल गोतमारे हे ना.
हा हा.
तर तिने केला होता तर तो कॉल अटेंडच नाही केला गेला.
नाही का, तू लागत नसली तर अस पटकन पटकन.
कनेक्ट होऊन जाईल.
हां.
काय सुरुवात.
काय आराम चालू आहे, आता काम झा हा लवकर काम केले नाही, ते स्टीफन चे डब्बे असतात ना नाइस.
हो. हम्म.
झालं का जेवणं.
नाही ओ आता सध्याच आली, अजून हात पाय नाही धुत नाही पहिले आता तुमच्यासोबत बोलतो, नंतर हात पाय धुतो. सध्याच आल्याबरोबर फोन घेतला.
हा हा.
अ.. आज लवकर झाला, आमच खत टाकन. आं..
फोन. मस्त काम लागून, गेलं म्हटलं लावा फोन होवू दे.
बरं केलं ना.
म्हणजे गावातल्याचत फोन करून राहिला म्हटलं बाई, माझ्या याच्यावर लागून नाही राहिले म्हटलं फोन.
हा हा.
तीन तीन चार चार फोन झाले, त्यांचे माझ्या हेच्यावर.
हो का, तो दिसतो झाल्यावर.
माझे तीस झाले आता मग काल हा काल लागला नाही म्हटलं, बाई अजून कोणाचं मग कसं नुकसान होते फालतू.
हा ना.
म्हणून म्हटलं बाई माझ्या याच्यावर लागून न रायला आता सांगा लागेल लागेलं.
त्याचे पैसे भेटले. तिन मा
माझे पहिल्या टास्कचे आले पहिले वीस कॉलच होतं ना ती तिसऱ्या महिन्यात. तर त्याचे आले सहाशे रुपये या टास्कचे अजून यायचे. या्याचे आता काय मी अजून दोन तीन महिन्यांनी टाकतात की काय करतात.
काय मायती आता
नाही मागच्या महिन्यात नव्हतं मे महिन्यात होतं ते टास्क. हॅलो.
मी अजून घेतलेच नाही पैसे कोणतीच.
नाही का पहिले ते कथा वगैरे आल्या असतील ना.
हा नाही हा त्याचे घेतले अगोदर नंतर हा दोन हजार आले होते मग आता हे नंतर जे आले ना ते तास घालते ना त्याचे काय भिकले. म्हणजे आलतेच म त्याच्यावर काहीच.
नाही काय.
हा त्याच्या करता आता.
हे सबमिट केल्यानंतर ते याच्यावर पेमेंटच्याच्यावर क्लिक करून पाहा लागत होत ना बातचता येत होत. माझ्या याच्यात तसं झालं.
हो का नाही तस बी पाहिलं पण मग नाही झालं तस.
नाही का माझ्या ह्याच्यावर पाच कॉल आले होते मग मी पाच कॉल सबमिट केले पेमेंट याच्यात पाहिलं एकदम सहाशे. किती रुपये येऊ गेले.
ह म निघाले तरी बस झालं म्हटलं आता हे तीस कॉलचे कधी येऊ.
हा हा चालते ना.
हम्म काय करता बस. आपले बॅलेन्सचे पैसे निघाले तरी बरं झाल.
मग
अजून झालं चहा पाणी.
हा चहा पाणी घर सध्या.
हम्म. ंदीला पाहिजे कीता आले की काय बाकी ये हॅलो.
तुझ
आ. चार पाच दिवस लिप बंद हाय.
हॅलो.
हा थोडा कमी आलता आवाज.
होना लानच्यामुळे तुमचा चहा बाकी अशी नाजयं.
हा ओ सर्वच. आता बस एक वेळ चहापाणी झालंच आहे बघायला लागलं की झालं काम मग.
हा हा.
आमचे तसे सहा वाजतापासून लवकरच स्वयंपाकायला लागायला लागते.
हा.
पंधरा जणांचं कुटुंब आहे ना आमचं मोठं.
ता आहे ना.
हा तिघं भाऊ एकत्रच आहे त्या छान मंग हा वेळ लागते मग स्वयंपाकाला नऊ, दहा वाजताातच
हा तो छोट्या आहे का
हा मी मोठी आहे सर्वात
म्हणून तर म्हटलं पहिले कॉल घेऊ द्या नंतर मग आपल्या कामाला लागलं की मग कायचं वेळ भेटते लवकर
नाही हा ख लोच चालतात सपोज लक कामं चाल मग